ऐ हो म कमसा
बोल ना.
ऐैैका झालाय.
क बसले.
होय तुझ लग्न झालं सांगितली नाही.
नाही आग म्हणजे गडबडीत नाही सांगू शकले.
हा आम्हाला कस सांगशील तू विसारणार आम्हाला बाई.
असं काय नाही ग असं गडबडीत लक्षातच राहिलं नाही कुणा कुणाला सांगायचं काय करायचं. बोल कशी आहेस तू? होय होय. ह तुझ गोवा. गोव्याला गेलते ग.
बघितला अ आ
अ बीच वर वगैरे गेलतो नंतर असं ते चर्च वगैरे तिकच्या साईटला असं ते बीच वगैरे खूप आहेत ना तिकच्या साईडला व तिकच्या बीच वगैरे बघितले. हा नाही सगळं तिथं
तरां चालत तथ आम्ही म्हणाल गो किंवा मनालीला राणार
हो चांगला आहे तिकडं पण भर वगैरे फडतो छान आहे तिकडचं पण आत्ता वातावरण या सीझनला जाऊ शकतय
आ मार
हम
मग आणि काय पाहि मग आणि काय कराय
काय नाही सगं आवडले आता बसले बघ मोबाईल घेऊन बसता तर तुझा कॉल आला
ते्हाला काय केलं
पनीरची भाजी चपाती हम्म
मज ां आममी पण करणार पहिल्यापासूनच क
हा ते टोमॅटो आणि कांदा आहे ना तो असा फ्राय करायचा थोडा काय करायचा नंतर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून त्याची पेस्ट करायची नंतर तेल दाखवून त्यामध्ये आपले मसाले असतात ना ते टाकायचे नंतर ती प्युरी टाक का त्या नंतर हळद चटणी मीठ असे सगळे मसाले टाकून अ असं शिजवून घ्यायचं नंतर त्यात पनीरचे असे पिसेस करून शिजवून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे त्या भाजीची तेवढी करून छान लागते ते पण हा हा पण अ काय म्हणलीस
चांला करत ब ते प पाहिज
हा पिटलेच ना एक कांदा टोमॅटो अस फ्राय करायचा तेलामध्ये त्यामध्ये चटणी मीठ वगैरे टढाकायचं नंतरच पाणी ओतून त्याला असं उकळीून द्यायचे नंतर आपलं पीठ असतं ना ते बेसनच त्या असं ह सडयच कुठेहून द्यायच नाहीेत त्यास शिजून घेततो त्याचा पण चोंका छान असतो
ते आपण शिकवून एवढं सगळ
अरे मी बघून घरी वगैरे मम्मी करताना कामुळे शिकयम
लग्नात काय काय घलं सां
छान झालं लग्न. हळद वगैरे किंवा अस अ लग्नाचं वेडिंग वगैरे सगळं छान होत. ड्रेस वगैरे खरेदी वगैरे कराय मजा आली आणिुका लग्नाच्या आधीचे जे फंक्शन असतात ना ते खूप छान एन्जॉय केले. छान झालं लग्न तुला सांगायचं विचारलं अग.
नाहीत मला
अगं नाही अगं लक्षातच नाही ना असं खूप गडबडीत असं झालं त्यामुळ नाही सांगायचं होतं तुला पण.
नाही आता इकड कुठ तरी आता मग कॉलेज पण काय करतेस.
कॉलेज हो कॉलेज चालू हाय की.
कॉलेज.
एम बी ए ला मी घेतलंय ग ऍडमिशन.
बसन जातीस काय गाडी?
बस लावले ना रोज गाडीवरून जायला नाही जमत.
जाते पण महाग झाले.
होय, त्यामुळ आपलं बस न जायचं निवांतवानी यायचं कधी घाडवून जायचं
पेट्रोल पण महाग झालंय आणि परवडत पण नाही. दिवसाला दोनशे रुपये जाते येेत ज त्यापेक्षा इलेक्ट्रिक बाईक घेतलेलं बर.
थोड आता पेट्रोल खूपच महागा आहे त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिक बाईक वगैरेच परवडते.
इलेक्ट्रिक बाईक च बॅटरी संपली तर काय
हो ते असतात ना चार्जिंग पॉइंट. कुठं कुठं असे ते पण असते कि चार्जिंग वगैरे करायला कुठं कुठ तरी असं.
बर ते पण आता आलंय ते पण कुठ तरी चुकून एकच आहे.
हो, ते आता जास्त कोण वापरत नाही ना. आता जस जस आता हे पेट्रोल वगैरे संपलस तस तस आता लोक वापरायला चालू करणार त्यामध्ये जरा जास्त इम्प्रुवमेंट होणार तिज्यात पण.
हम्म.
आम्ही काय, तू काय कराय लागल्यास?
काय नाही बघ बसलोय बाय हलदी मधे
अ तुझं काय चाललंय, हो त्यामुळं मध्ये डिफि चालतय का तुला आता.
हो आणि माझं स्वतःचं कन्स्ट्र कन्स्ट्रक्शन चालू करणार आहे सोड मी.
हा हा हा. हजबेंड काय करतात मग?
तेनी पण तेच करत्यात. होय, म्हणुनच मी सीव्हील इंजिनिअरिंग घेतय त्यामुळे म्हणजे, कन्स्ट्रक्शन फीलड मध्ये जाता येतय .
त्यात पण आपलं करिअर भरपूर प्रमाणा चालु शकतं आणि तुम्ही दोघं जण मिळून करता त्या म्हणल्यावर पण चांगल आहे.
ओके
आणि काय विशेष?
आणि मग तू सांग आणि. तुझ हजबंड काय करतात.
ते जॉब करतात.
मते
ते पण इंजिनिअरच आहेत. इंजिनिअरिंग मध्ये करतात.
हो ह
नाही अगं म्हणजे असं मला नाही आवडत इंजिनिअरिंग. का म मी हा ते छान वाटतय जॉबच की. कंपनीमध्ये वगैरे
कोणत्या?
ते काय प्लेसमेंट थ्रू वगैरे असं बघायचं.
अगं फील्ड मध्ये म्हणजे एमबीए मध्ये पण आवड असते ना फायनान्स भार
हा अच्छा अच्छा स्पेशलायझेशन म्हणतेस का तू हा ईन्चार आणि मार्केटिंग मध्ये करणार आहे हा डिजिटल मार्केट म्हणजे करायचं म्हणते हम
ल तेण ड्रेस वर कस बाहेर फिर नाही जायला पण येत नाही आपल्याला मी सोशल वर्क करमार होतो सोडा माणसांसोबत असं नाही कि तिथं जाऊन आपल्याला बोलायचे करायचे शब्दांची पिशवी अडकून
हा हो शब् न मी कुठला फ्रेंड आहे ग
अ ते सेल करणारे लोक येत नाहीत काय पिशव्या अडकवून हे घ्या ते घ्या उदबत्ती घ्या मग आमच कंपनीच घ्या अस तेन तसलं काय नको गं मार्केटिंग सोशल मीडियाचा असल्यास तेन चालतय
होय ते पण चांगलं आहे डिजिटल मार्केटिंग
हम्म
आणि काय म्हणतात मम्मी पप्पा तेन
नक्की घर आहेत मम्मी पप्पा
हम् सासु सासरे काय करतात
काय किर किर कर त्या
आणि काय मग विशेष असं नंनदबाईच लग्न झालं काय नाय
हॅलो अ परवादीवशीच झालं आमच्या पण आम्ही पण हम् मस्त झालेलं सर पाहुणे पण आलेले
कुठं असतं नांदुबय आता तुझी
नको ना घोकाक ते आपण जास्त माहिती आहे गोकाक असते नास पण ते कोकण भागाकडेच येत कोकण भागाकडेचेल त्यामुळे हे सिटी मध्ये काय एवढं हे नसतय ग नॅचरल वातावरण अस काय नसतं कोकणमध्ये पण अस काय पण खाता येते आंबा फनस हेते त्यामुळे तिकडच गेल असतील मला पण जरा राहता येतय आता आपण कायम वाढलोय सिटीमध्येच. मग आपल्याला पण तिकड जाऊन राहता येतय का मग तिकडच पण जरा अनुभवता येतय
कि म तिकड दिलय ते छान झालं मग तिचं आपलं....
हा हा ठेव ठेव..